हॅलो.
हां बोला ना. हॅलो हां बोला ना. हॅलो.
हॅलो आवाज येतोय का?
हा. हा. येतोय तुमचा आवाज बोला ना.
काय करताय.
काय नाही झाली आताज रविवार होता. मग म्हणलं जरास उशिरा उठलो अकरा वाजले उठायला. म अंघोळ वगैरे केली आता जरा सा आवरून. नाश्ता वगैरे तसं तर करतो आम्ही रोज. पण आज काय हा आज काही केला नाही एवढा नाही का म्हणजे जायचंय एका फ्रेंडच्या घरी. म तिकडेच जेवण वगैरे आहे तर विनाकारण आता उशीर पण झालंय ना खूप.
हों.
करायचा होता पण उशीरच झाला मग, म्हणल आता जाऊ दे डायरेक्ट जेवूच.
ह
मग खाईलं तुम्ही काय करताय?
मंग तुम्हाला रेसिपी सांगू काय?
रेसिपी सांगा ना म्हणजे तुम्ही कुठली म्हणजे बनवली किंवा सांगू शकता असं काय आहे?
आणि नॉन व्हेज बिर्याणीचा सांगते.
बरं नॉन व्हेज बिर्याणी का हो चालेल ना आमच्या घरी तसं नाही का सगळ्यांना खूप वावडते नॉन-व्हेज बिर्याणी. तर तुम्ही रेसिपी सांगा मंग मी सगळ्यांनी नाही का घर म्हणजे मला समजली वगैरे साहित्य वगैरे असेल तर मी पण बनवेल आणि आमच्या घरी बनवून घालेल मग हा ना.
काय करायचं अ. दिल्ली राईस तांदूळ पण येते तर दिल्ली राईस तांदूळ आणायचा.
दिल्ली राईस.
हा.
हा.
तो तांदूळ आणायचा. त्याच्यात पाणी आधी पातीलामध्ये पाणी उकळत ठेवायचं.
नाही-नाही साहित्य काय-काय लागतय सांगता का पहिले?
होय तेच सांगते स्टार्टिंग पासूनच सांगते.
हा असा.
त्याच्यात पाणी उकडत ठेवायचं त्याच्यात लवंग, मिरी, दालचिनी आंग पहिले तेल टाकू का मिरं, दालचीन टाकू. उन्हानं उडत पाणी, आणि मग त्याच्यात फॅन लाव. मग जा बाहेर मी लावते. मग त्याच्यात लवंग, मिरी, दालचिनी. शहा जिरां असतं ते टाकायचं मग ते चांगलं उकळून द्यायचं. आणि लिंबू असत ते लिंबू टाकायचं पाण्यामध्ये. मग त्याच्यामध्ये राईस टाकायचा. मग ते उकळून घ्यायचं चांगलं.
हम्म बरं. किती मिनिटं उकळायच ते?
जास्तीत जास्त दहा मिनिटं.
अच्छा. हम्म हम्म.
मग त्याच्यामध्ये राईस टाकायच. राईस टाकल्यानंतर ते हो पाणी सगळं गाळून घ्यायचं.
हम्म. हम्म.
गाळून घेतल्यानंतर, मग ग्रेव्ही करायची असेल तर चिकन असत चिकन ला मीठ, मसाला, हळद, दही ते लावायचं.
हा. म्हणजे ते ते मॅगी नट का मॅरिंग नट काहीतरी म्हणतात. ते बनवावं लागेल ना ते कसं बनवतात? हा ते कसं बनवतात?
मग त्याला मीठ, मसाला, हळद, आलें लसूण पेस्ट, दही.
अच्छा.
हा ते सगळं लावून ते अर्धा तास ठेवायचं.
हम्म. हमम. हम्म.
अर्धा तास ठेवल्यानंतर त्या अर्धा तास हयाचा अर्धा तास ठेवल्यानंतर परत मग कांदा, लसू, कांदा. टमॅटो ते एक अर्ध्या प्रमाणात कापायच. अ मोठे मोठे कांद्याच्या फोडी करायचे.
हम्म.
मग कांदा टोमॅटो मस्त भाजून घ्यायचं. त्याच्यात कोथिंबीर बिथिंबीर टाकून थोडंसं वाटण करायचं.
किती किती कांदे, टोमॅटो वगैरे घ्यायचे निदान अंदाजे.
एक किलोचे असल तर त्याला पावशेर एक कांदा घ्यायचा.
हॅलो.
आणि मग ते अर्धा
हॅलो.
हा. अर्ध्या कांद्याची ग्रेव करायची अर्धा कांदा भाजायचा.
ओके.
आणि ग्रेवी केल्यानंतर मग कांदा, लसूण, कांदा टोमॅटो थोडस परतू परतून घ्याचं तेलामध्ये.
हम्म.
त्याच्यात तमालपत्र वगैरे टाकायचं. तमालपत्र वगैरे टाकायचं मंग. जे आपण वाटण केलं ते वाटण मस्त फ्राय करून घ्यायचं.
हम्म.
आपल्या चवीनुसार थोडं मीठ टाकायचं मग ते फ्राय करून घ्यायचं मग त्याच्यात चिकन थोडसं. अ हे करायचं वाफलवायचं. मग ती ग्रेव्ही करायची त्याची ग्रेव्ही केल्यानंतर थराची बिर्याणी करायची असेल तर आधी थोडीशी ग्रेव्ही त्याच्यावर परत तांदूळ त्याच्यावर परत अ ग्रेव्ही मग त्याच्यावर मस्त कोथिंबीर. अ मग कसुरी मेथी वगैरे टाकून थोडंसं वाफवायचं.
अच्छा.
हो.
मग झाली बिर्याणी.
झाली मग बिर्याणी.
अच्छा. ठीके आहे. म्हणजे आमच्या घरी आम्ही कधी सहसा अशी काही बनवत नाही बिर्याणी वगैरे. पण आता तुम्ही सांगताय. तर रेसिपी तुम्ही केली असेल ना? तुम्ही पण केली आहे ना रेसिपी.
हो मी पण केली.
अच्छा चांगली बनते ना मग?
हो मस्त बनते एकदम.
अच्छा त्यासाठी तो तुम्ही म्हणला तो दिल्लीवाला राईस. तोच घ्यायला लागतो का? तेच लागतो का?
हो त्याच्यामध्ये म्हणजे कस छान होती.
अच्छा. आणि वेगळी जर नसेल तर, वेगळी कोणती ऑप्शन ला.
जर दिल्ली राईस तांदूळ नसेल तर, आपण आपल्या तांदळाचा पण करू शकतो पण आपल्या तांदळाचा
हे नाही बासमती वगैरे.
हा बासमती वगैरेरे घेतलं तरी चालतो मग मग डायरेक्ट जस आपण जस भात करतो तसं केलंच तर चालेल.
अच्छा नाही तर नाही. चांगलीय म्हणजे चिकन किती लागतं म्हणला अर्धा किलो.
चिकण व तुमच्यात तुमच्या ह्याच्यावर आता चिकन
नाही म्हणजे आता एक किलो राईस हे करायचं म्हल्यावर किती लागतं? रविवार कधी तर जातो.
राईसचा एक अर्ध किलो तांदुळ चालतंय
अच्छा. आणि मटणची पण बिर्याणी असते ना.
हो. हो.
त्याची पण अशीच प्रोसेस असते का?
ह.
का.
पैसे कुठं गेले. त्याच पण सेमच असतं. कारण लय आवाज तुमचा ब्रेक होतो.
टेस्टला कुठली चांगली वाटते तुम्हाला?
काय काय आवाज ब्रेक होतंय.
तुम्हाला टेस्टला कुठली बिर्याणी चांगली वाटते चिकन का मटन? अच्छा. म्हणजे चिकनची टेस्ट लागते असं म्हणता का?
त्याच्याआधी तुम्ही कधी खाल्ली का?
सगळंच खाताव
त्याआधी तुम्ही कधी खाल्ली का?
नाही नाही ह्याच्या आधी मी कधी असं म्हणजे नाही का, माझं सहसा कधी झालं नाही असं. म्हणजे मला सहसा नॉनव्हेज आवडत नाही, पण मी हा मी ट्राय करेल बघू घरच्यांना घालेल. घरच्यांना वगैरे नाही का, छान लागत असेल. हम्म. तसं ट्राय करेल मग. हम्म. तसं कुठं म्हणजे चिकन वगै ते म्हणजे चांगलं असतं का ओ म्हणजे आजकाल नाही का भेसळ पण आहे.
तसं काही नाही. ते आपल्या याच्यावर
अच्छा. असं असतंय काय? नाही आमच्या घरी मग सात आठ माणसं आहेत. मग त्यांच्यासाठी किती लागेल?
तुमच्यासाठी दोन किलो बास होईल. दीड किलो तांदूळ हा.
दीड दोन किलो तांदूळ.
हा. दोन किलो खूप होईल? एक दीड, एक किलो ठीक आहे.
अच्छा एक किलो वगैरे ठीक होईल, कारण बाकीचं पण राहील ना. तेच म्हणलं कधीतरी नाही का, आता संडे आता तर वेळ नसतो. आता मी घरीच असते ना, मग घरचे पण असतात त्यांना कधीतरी बनवून
हो मग एक किलो त्याच्यावर थोडेस पाऊन तांदूळ घेतलंच तर होईल.
हा म्हणजे मग संडेला वगैरे
ते पण तेवढंच असतं ना?
हा आणि संडेला वगैरे मग करून घालायला काही नाही वाटत ना, मग संडेला वेळ पण असतो. ते खूप टाइम खात ना. का नाही होतं किती तरी किती लागते, एक दोन तास लागतात का? अच्छा आणि त्याला दम वगैरे द्यायचा असतो ना?
हो दम द्या दम देतांनी कोळसा असतो.
दमच सांगा ना मग म्हणजे कसं मला पण कळेल.
कोळसा घ्यायचा, ‌आपण ज्याच्यामध्ये वाफ पूर्ण ज्याच्यामध्ये आपण पूर्ण थर लावून बिर्याणी त्या पातेल्यामध्ये ठेवली.
हम्म.
तर एक छोटी वाटी घ्यायची, त्याच्यात कोळसा एकदम गॅसवर एकदम असा गरम करायचा. ठीक आहे. गरम केल्यावर ती वाटी त्या पातेल्यामध्ये ठेवली कोळशासकट. मग त्याच्या वरन तूप टाकायचं, तूप टाकल्यानंतर लगेचच
कोळश्यावर, कोळश्यावर तूप टाकायचं?
हो.
अच्छा. त्यान दम चांगला बसतो का?
हो एक न एकदम असं अ हॉटेलमधल्या सारखी बिर्याणी होते.
अच्छा नाही मी ऐकलंय, की म्हणजे ते नाही का त्याला क-कडेने असं कनिक पण लावतात ते पातेल्याला म्हणजे दम आतच राहतो, चांगला दम बसतो असं.
नाही नाही आम्ही तर तसं काही केलं नाही, पण कोळशाच आम्ही केलंय. मग, त्याच्यावर तूप टाकायचं आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं.
कणिक वगैरे कधी लावलं नाही का म्हणलं?
काय? काय?
कणीक वगैरे कधी लावलं नाही का?
नाही नाही करी ब नाही लाव लोकोळसा असतो ना त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं कोळशच
बरं ठीक आहे चालेल मी ट्राय करते आता ठीक आहे. थँक्यू.
हो चालेल.
कॉल.